हॅलो, हा बोला कि.
काय करताय?
काय नाही बघा निवांत -चाललंय. हो, आवरलं तुमचं?
आमचं पण आवरलं.
हं हं.
दुपारच मग काय करताय?
दुपारी काय आता जरा मुलगी ला.. तिला आवरलं तिला झोपायचं आहे, त्याच्या आधी तिला जरा रामायण बघायचं असतं तिला आवड आहे. रामांची, मग त्यामुळे ते हां श्रीमद् रामांची.. एक दोन एपिसोड दाखवायचे तिला अर्ध्या तासाचे तेवढं बघती - आणि मग झोप- रोज एक दोन एपिसोड. हा- हा -मग झोप- लीकी, मग काय? निवांत मग आपण पण जरा तासभर मी झोपते कधी कधी पुस्तक वाचत पडते मग.
हा हा, छान आहे म्हणजे लहान मुलांना रामायण असं अध्यात्मिक काहीतरी बघायला आवडतंय म्हणल्यावर छान-
लावल होत ना फ्री मध्ये रामायण, त्यावेळेला तिला ते आवडलं- बघायला तर मग आमचं ते म्हणजे म इथे आम्ही अजून टीव्ही घेतला नाही ना ती लहान आहे म्हणल्यावर - तोपर्यंत टीव्ही नाही घ्यायची म्हटलं मी नी डोळे परस- सवय लागते मग ते खाल शेजऱ्यांच्या ईथ आम्ही जात होतो ना? मग तिथं त्यांनी बघायचे मग- तिला आव ती आवडायला लागलं मग- टाईम झाला की लागायची माग. आई चल आपण रामायण बघायला मग ते तर झालं मग परत मोबाईल वर एकदा मला बघितलं युट्यूबला तर आहेत सगळे. मग तिला ते दाखवलं तर ते झालं आमच आत्तापर्यंत दोनदा सगळे एपिसोड बघून झाले आता तिसरा टाइम चालू आहे तिचा.
पुन्हा पुन्हा बघतेस.
पुन्हा तिला बघायला आव आवड आवडत आणि सांगतीपण त्यातलं हे कोण आहे ते कोण आहे विचारलं ना सगळं सांगती. तिला माहित झाले आता त्यातल. मग ह्यांनी पण म्हणतात तिला बाकीच कार्टून वगैरे बघण्यापरी त हि बघते ना तर हे म्हणतात, दाखव तिला दुपारण मग- दाखवायच एक-दोन एपिसोड दाख
अ छान आहे तर पोरं तर छोट्या पोरं कार्टून कुठं गेम
अशा त्यांना करणार तर कसं हा मग ते तस फालतू बघण्यापेक्षा त्यापेक्षा हे बरं म्हणतात आता म्हणलं हे एक दाखवायचं आता परत महाभारत व- वगैर पण ति हळूहळू सांगायला चालू करायचं जरा मग नंतर आपण-
हा चालतंय आता म तिला ते रामायण बघितल्यानंतर ते तिला आवड म्हणजे पुढचं ते महा भारत वगैरे बघायला.
कळाल म्हणलं आता लहान आहे तोपर्यंत तिच्या याच्यावरछ सगळं बसायला लागले ना की रामायण म्हणजे काय होत? नेमकं काय घडलं कशामुळे झाला चांगले विचार तिच्या कान कानावर पडायला लागलेत म्हणलं पडू दे. मग तिला मी की थांबवत नाही. ती बघणार आहे म्हटली ना चल ठीक आहे आता सुट्टी गेलतो तिथे तर काही झालं नाही. पण आता म्हणलं इथं आली परत आल्यापासून आणि परत चालू करेल ही. हो दिवसभर दोघी असताय, मग रोज पण तीची स्कूल असते. स्कूलला झाली का पण तसंच, स्कूलला जाऊन आली की जेवण झालं की तिला झोपायचं असतं मग कधी एक. एखादा बघती कधी दोन होतात.
हा हा हा चांगली सवय म्हणजे काहीतरी चांगलं घेते.
मग त्यामुळं नाही नाही, मग त्यामुळं नाही मग तिला ठीक आहे म्हणतोय, आम्ही दुसरं कायं मागत नाही बघायला. ती घेत नाही मला मोबा- -ईल बघायंच दुसरं गाण बघायच अजिबात नाही तसलं काही लाड इथं मग. त्यामुळे बघते. नाही म्हणून तर आम्ही ह्येनी टीव्ही पण घेत- -ली नाही म्हटले ती जरा मोठी होऊ दे म्हटले तिला समजू दे म्हणले मग घायची टी व्ही म्हणले. पण आत्ता टीव्ही घेतलं की ते कार्टून ते बघायचे एकदा सवय लागली कीणी ऐ- कणार नाही म्हणले.
अहो ते पोरं काय माहिताय ते कार्टून लावलं ना दिवस दिवसभर र ते टीव्हीच्या समोर एवढ्या
मग समोर मग ते खेळत नाहीत काय नाही आता कसं टी व्ही नाही त्यामुळे हिकडं तिकडं खे ती बॅटबॉल खेळती खाली जात्या खाली घेऊन जातोय बरं खालच्या अन् अ खाली शेजारी आहेत. खालच्या फ्लोरला आहे त्यांच्याकडे जाती. खेळायला मग टीव्ही घेतलं कि ते एकाच जागी बस
आणि मोबाईल पण दिला ना तर ते तसंच
ह म्हणून नाही, म्हणून त्यापेक्षा नकोचं म्हणत्यात ह्यांनी सरळ खे ऊ दे काय खेळं तिजं खेळायचं वय आहे आता म्हणजे टी व्ही काय पुढं पण मोठे झाल्यावर बघू शकत्यात.
होय कार्टूनच कार्टूनच बघतात मुलं किंवा ते व्हिडीओ विडिओ गेम्स वगैरे तेच खेळत बसतात. त्यापेक्षा ते बरांय.
मग त्यांना टी व्ही पण नको. म्हणलं आपणच करमत नाही मधी ओरडते त्यांना कधी कधी कि व हा म्हणलं कधी कधी मलाच कंटाळा येतोय. टी व्ही असती तर बरं झाल असतं हयांनी म्हणतात गप बस. पोरगीसाठी आपण सहन करायचं. तिला आता महत्व आहे तिला समजूतपणा तिला समजलं ना की हा बाबा टी व्ही जरा वाजून सहा स सात स सात वर्षाचे वगैरे झाले कणी त्यांना समजते बाबा टी व्ही जास्त बघायला नसायला पाहिजे एकदा तिला लहानपणी
सवय लावायला पाहिजे आणि हे रामायण किंवा महाभारत ती बघते ना मग ते छान मग तिला नंतर ते दुसरं काही बघणार नाही म्हणजे एवढं ते कार्टून्स वगैरे हं.
व ठीक आहे म्हणलं.
आणि म ते खेळायला पण पाहिजे ना मुलं ते टीव्ही मोबाईल मुळ कनी त्यांनी खेळच
खेळत नाही विसरल्यात म्हणूनच म्हटलं जास्तीत जास्त ती आमी तु मी पण स्वतः काम आवरले की तिच्या बरो बॅटबॉल खेळ कशात खेळ आता काही तर पाहिजे कारण तिच्या ब्लाऊस पला येते ती तिला बनवायला लावायचं काहीतरी जेव्हढ ऐक्टिविटी तिला नाही शाळा कोणासाठी जेवढं करता येईल तेवढं मी करत राहते.
बरोबर आहे आमचा पण लहान मुलगा नाही पण ते मोबाईल घेतला ना मोबाईलच माग त्यानी खेळत असला ना तर खेळतच राहतोय असं करतोय त्यासोबत ना मग मित्र झाला ना एक खेळायला त्याला मग तो खेळतच राहतोय आणि जर आम्ही मोबाईल घेतला ना बघायला- लगेच म्हणतोय तुम्ही का बघताय मोबाईल? मला पण पाहिजे.
म म्हणूनच आम्ही, आम्ही काय करतो दोघं ती असते तेव्हा, शक्यतो ती झोपल्यावरच मोबाईल काय बघायचं बघाय- हे म मी तिच्यासमोर पुस्तक वाचत बस, कुठं काय काम कर न तिच्याबरोबर खेळ- म्हणजे आपण मोबाईल घेतलं की ती घेणार माहिती आहे ना मग आपणच जरा कायतरी करायचं. अहो पुस्तक वाचयल घेती पण मी पण तीच अभ्यासाच काय. - लिहित बसते, नाहीतर मग काहीत मला म्हणते काय तर दे मला लिहायला. सांग म्हण का ड्रॉइंग करतो मग ठीक आहे करू दे म्हण कर म्हणायचं.
आमचं पण बाळ आह कज पण आमच्या घरात भरपूर लोक आहेत ना आता मी ठेवला ना मोबाईल त्याच्या बाबांनी घेतला तर बाबांकडे मागणार मामाने घेतलं तर मामाकडे अस त म्हणजे
राहते घरात. सगळ्यांनी ते ठरवून ठेवायला पाहिजे नाही नाहीतर ते पोर्ट नाही केलं ना आपल्याला मग काय आपण एकटं पडून राहातोय -
नाही मग ते परत मग मागतोय दुसऱ्यांच्याकडं मग ते देतात.
हम्म- म्हणूनच म्हटलं इथं आपण हाये आपलं- पोरगीला आपण सवय लावय गावी गेल्या की मला माहितीय ती परत - गेलं की नेपाळ दुसऱ्यांदा बघून बांगणार च असतील म्हटली.
हा -सगळे एकत्र हे असले ना-
हम्म- मग काय? होतयच ते आणि-
मग ते चांगल्या सवयी आहेत. आमच तर पोरग नाही बगत. ते रामायण वगैरे काय.
म्हणजे मी पण काय फोर्सली तिला चालू केलं नव्हतं. आम्ही ते मला आवडत होत. म्हणून मी ते चालू झाले म्हणून ते खालच्या अंटीनी म्हटल्या म्हणून मी बघायला गेले. त तीला ते ऑटोमॅटिक आवडलं. हं - म आवडल. परत दोघी दोघी आपणच लागली की आई चल आपण बघूया कि रामायण. बघायचं जय श्री राम बघायचंय मला. चल की. मग तिला आवड ऑटोमॅटिक दोन दिवस - - तयार झाल आता झालंच आहे तर चांगलंच आहे म्हटलं.
चांगलंय आपल्याला पाहिजे आवड म मुलांना आपोआप
आहो. हो मला पण कस आध्याय वाचण्याची आवड आहे. पुस्तक वगैरे वाच - - देवाचं करायचं जास्त आवड हे मला. कथा वगैरे वाचायच्या. जेव्हा कधी वाटल वेळ मिळेल - - तेव्हा मी पुस्तक वाचत बसत्या त्यामुळे तिला पण ऐकवत असाय गोष्ट सांगाय च कू आता दंद्रू बाळाची वगैरे अशा वेगवेगळ्या गोष् - - त जेवढं काय एकवता येईल ना तेवढं तिला सांगते झोपतांना वगैरे म्हणा किंवा इव्हन अस बसली. खेळून कंटाळा आला बसलीना तेव्हाच सांगत बसला ना ते आवड निर्माण त्याच्यात झाल्या. म्हणल जे कर लहानपणी एकदम होत हा मग ते करत होत ती बघत होती ऐैक हो सगळ त्यामधला अध्यात्माची चांगली आवड निर्माण झाल्यात. त्यामुळे स्वामींच पण करत्या रोज असते गणपतीस्रोत शिकवलं ते जरा जरा म्हणतात. चालू आहे सगळं स्वामीं जप पण जप असते ती करात्या मी गेले की ती जप माझ्याबरोबर ती पण करत्या जप कर त्या अ जेवढं कर हो. हो मी रोज करते. स्वामींचं तारक मंत्र जेप परत गुरुचरित्रच चौदा आध्याय हे माझं रोजचा असीर्रवा देव पूजा झालं की. म ग ते देवजा करता सुट ते तव्हा ती असती माझ्यासोबत.
फक्त रोज अ हीचा म्हणजे गुरुचरित्राचा चौ तवा अध्याय वाचलं तरी चालत, रोज हा हा मी काय कराचे पूर्ण वाचायचे पण तेवढेच टाईम नाही भेटत क
नाही गुरुचरित्रच पूर्ण गुरुचरित्र वाच चायला लागलं ना वाचायचं असलं ना, त त्याला ते नियम हाय ते पाळायला लागत्यात त्यामुळे ते. पूर्ण नाही रोज एक. आध्याय तेवढ चौदा अध्याय च महत्व हे त्यामुळे चौदा अध्याय. तेवढा रोज एक वाचायचं फ फक्त. गुरुचरि पारायण सुद्धा केलं सोडा मी मध्ये स्वामीचा म्हणजे पुण्यतिथी हो ती त्यावेला सप्ता होता तवा घरी मी स्व केल सगं नियम पाळून वगैरे व्यवस्थित केलं. खूप छान वाट तेव्हा म्हणजे पहिल्यांदाच केलं अस, मनात आलं आणि हम् त्यामुळे केलं. मला वाटलं नव्हतं, झ होईल न होईल. माझ्याकडंन, पण झालं व्यवस्थित सगळ.
हा हा हा. तर मी पण वाचत असते, कधी कधी एखाद दुसरा अध्याय, आम्हाला पण धाव पळीत नाही एवढा म्हणजे वेळ नाही भेटत, घरी का
तो चौदावा अध्याय वाच म्हणजे आपल्या जीवनात जे काय संकट येत त्यातून निवारण करण्याच काम करत ते. म्हणून म्हणतात की, कोठे पण दाखवला ना तरी तुम्हाला तेच सांगतील कि, चौदावा अध्याय वाचा मनून त्यामुळे तो एक वाचला तरी बासय तेवढ. मला रोज काही जास्त ओवी पण नाही मला वाटत कि बावन्र त्रेपन्न ओवी तारक मंत्र एकशे आठ वेळा नाही श्री स्वामी समर्थ जप, हम् एकशे आठ वेळा कराय पण तारक मंत्र काय कधी एक वेळा म्हणते गुरुवारच वगैरे पाच वेळा होत असं करायचं. रोज एकदा, एकदा तर होतय माये ए ते मी एक होते, गुरुवारच तेवढं मग पाच वेळा करते मग तातक तारक तारक मंत्र. तेवढं चालू असेल मग,
हा तेवढे पाहिजे कि, देवाच्या
आपण केलं का नाही आपल्यामुळं, आपली पोऱ्यांना पण ते सवय लागत्या म्हणून आपण सुरुवात, केली ना ती आता मला तिला सांगायला लागत नाही. येऊन बसते पुस्तक वाचत, मी बसत्या झालं की माझ मग जप करून झालं की ती पण माळ घेवून जप कर- त्या म्हणलं बघून बघून शिकत ठीकाय चांगलंय लहानय तोपर्यत शिकायल्याते,
ते माळ, एक माळी जप करते.
करायच तेवढं शांत मनाला,
हा शांत वाटतय आणि मस्त वाटतेय स्वामींचं नाव घेतलं की थोडं जरा फ्रेश वाटतंय.
ह मग काय, ह. चालू आहे स्वामी मार्ग दाखवता येत. आपण करत जायचं आपण तेव्हडी सेवा त्यांना मग काय. हो किती करेल तेवढं स्वामींच सेवा कमीच आहे त्यांच्यासाठी.
चालेल चालेल परत करते तुम्हाला
हो हो हो चालेल चालेल ओके.